हॅलो!
हा बोला की
हम्म काय करायलेत मग
काय नाही बघ.. आता पाणी आलंय आता पाणी भरायचं चाललंय.. बोला की तुमच्या इकडे कधी येत पाणी?
आमच्या इकड पहाट येते
खूप लवकर येत. आमच्या इकडे पंधरा दिवस सकाळच येतं सात पूढे
हा..
ह.
आमच्या इथं तर पहाटे तीन वाजता ये एक एकदा आणि एकदा एक दिवस आड करून मग पाच वाजता येते
आमच्या इकडे सोमवारचेच फक्त सुट्टे असतात फक्त पाण्याला नाही तर डेली असत तेच पाणी आमच्याकडे सिटी लेवलला पाणी पुर हो डेली असते आमच्या इथ कसं ना नदी आमच्या इथे का आहे ना त्यामुळे आणि एवढं पण मोठं गाव नाही त्यामूळ सिटी लेवलला कसं खूप मोठे गाव आहे त्यामुळे पाणी पुरवठा
हा पाणी पुरत नसेल तुम्हाला आणि फॅमिली पण मोठीे ना तुमची
हो त्यात खेडेगाव म्हटल्याव मशी ते असतात मुळे पावसाळ्यामध्ये जास्त नाही लागत उन्हाळ्यामध्ये खूप लागत तुमच हो
पावसाळ्यात काय नाही सोड पाणी लागत हा
होय नाही लागत तुमच्या इकडे जनावर आहेत का नाही म्हटलं
म्हणजे आमच्या घरात? घरात नाहीत इथ आमच्या म्हणजे आम्ही पण इकड म्हणजे उजळाईवाडी हे पण सिटी लेव्हललाच येतय हे आम्ही गावाकडे नाही आम्ही मग इकडं आहे आम उजळ्यावाडीला, एअरपोर्ट नाही का उजळ्यावाडीचा
हा हा..
तिकडा आहे आम्ही राहायला अ त्याच्यामुळ जनावर पण काही नाही आ आ आधी होत गावाकडे राहायला खरं आता नाही तिथ पण नव्हते खरां आता आहेत आमच्या माहेरला होते आदी
हा हो..
आता इकडे नाहीत.. तुमच्यात आहेत काय?
आमच्यात आहेत.. आमच्याकडे सगळ्यांच्यात आहेत.. सिटी लेवल जनावर तस सगळी कामाला जातात ना सगळी
व्हय!
काम आहे तूम्हाला तेवढं.
होय!
त्यां ते.
त्यांच कोण करतय म?
थोडं तसे आमच्या डोंगरावरती सोडतात ना त्या फिरायला त्यामुळ जास्त काही त्यांना करावं लाग दोन चार तास बाहेर. हो तस बाहेर असल तर मग काही टेन्शन नाही त्याला.
होय टेन्शन नसतय.
हा हां!
तुम्हाला एवढा नसेल सिटी लेव्हल ला.
हूं होय! तरी पण असतंय की घरातलं करायचं म्हणजे.
होय फक्त घरातलं वो तस खेडेगावात शेती ती नसते.
होय शेतात नाही, नाही मी आहे आमची खर गावाकडं आहे गावाकडं कस. चं नाही आम गावा कड आम्ही नाही जात कधी. म्हणजे आहे आमचं घर, शेती वगैरे सगळं आहे आमचं तिथं गावाकडं. इथ आमच्या सासऱ्यांच्या नोकरी, हा सासऱ्यांच्या नोकरीमुळे आम्ही ईकड आलोय कधीतरी जातोय गावाकडे, मग तसं वरचे वर.
हा ह म्हये सणाला जाता का सण इथंच करता मग?
नाही इथंच करतोय तिकड वगैरे काही ते काम वगैरे असलं तर तेवढंच जाऊनी यायचं.
पण जात नाही तुम्ही.
अ नाही नाही मी मंह सुटीत पण नाही जात.
ह ह तसं खेडेगावाला यायला सगळे जनं उत्सुक असतात.
होय असतात खर आम्ही तिथ आता आम्ही ईते एक दोन वर्ष झाले इकड आलो ना त गावाकड होतो राहायला.
हं हं म आता म तिथं शेती कोण बघत म.
तिथं आहेत की आमच्या होय तिथं कराय दिल्या शेती.
हूं हूं! मग शेतामध्ये मग काही करता मग, येतं का शेतातलं काही.
म्हणजे मला तर काही येत नाही एवढं. शेतातला हूं आमच्या सासूबाई वगैरे.
करतात. हं हं! आमाला पण काही येत नाही, आमी खेड्यात असून शेतात मधलं. काहीच, आम्हाला पण काही जमत नाही म्हटलं.
होय!
कसं आपण कसं घरातलीच काम करत त्यामुळे ते शेतामध्ये
होय तुमच्यात कोण जातय म शेतामध्ये.
फॅमिलीत जातात की सगळे मी नाही जात मी घरातलंच करते. कॉलेज माझं काम तर मग कधीतर फिरायला गेलो तर
हम्.
फिरून यायचं.
मग वर्क फ्रॉम होम काय करतेस म्हंटलीस?
ते आता गणपतीच सीझन आलंय ना ते ते माळा ते खर करतात ना
हां हां हां, हां हां हां.
म ते एक काक्याने दिलेला मममीला बोलून म ते करत होतो खरं त्याला पेमेंट खूप कमी आहे वर्क फ्रॉम होमला चांगला आहे तर ते बारा केल्यानंतर कुठे ती चाळीस पन्नास रुपये मिळत
हम्म
तर घरी बसून तेवढं तरी
होय अस रिकाम्या बसण्यापेक्षा तेवढं तरी.
हो टाइमपास म्हणून करायचं.
हां. मग,
तुमचे कसं का न असल?
आमच एक इकड काय असं नाहीय म्हणजे वर्क फ्रॉम होम अस असं काही नाहीये. बाहेरच खेळै जाऊन कराय लागत. आम्ही मी तर काय कुठे गेलो नाही सोडाजून.
ह हो आता लग्न झालंला लागते
हम्म हो हे तस म्हणायचं असते ग. लग्न झाल्या कशायला लागते खरं. तिथं माहेर माहेरमध्येध्ये कसं नाही तस नाही खर तरी सुद्धा आता म्हणजे आपण आपल्या पप्पांकडे मागतोय मम्मीकडे मागतोय आता मम्मी पप् नी जरी आपल्याला पैसे दिले कि तुला हे घे पाचशे रुपये घे आणि हे घे असं म्हणून दिले पैसे तर आपल्याला त्यांना हिशोब द्याय लागत नाही नये. एवढे एवढे खर्च केले एवढे राहिले तेवढं तस नाही ते आपल्यालाच दिलेलं असत त्यांनी ते. तस लग्न झाल्यावर नसतं त्या प्रत्येक ह ह्याचा हिशोब द्यायला लागतोय. मग ते कसं आणि सारखं मागितल्यावर मग ते मिळणार एकदा, त्याच्यापेक्षा कसं आपलं आपलं केलेलं बरं. हा
ते पण बरोबर पडते खर एकेकांच्या जॉब करायला अलाउड नसते मग काय करायचं?
हम्म नाही आमच्यात नाही सोड सोडा तसं काय म्हणजे आमच्यात जरा आहेत म्हणजे चांग चांगले आहेत आमची फॅमिली चांगली आहे आमची
हा हो म मिस्टर काय करतात मग?
बघू आत अ आमचं स्वतःच ट्रॅव्हलिंगच हे आहे.
हा. हा.
म्हणजे आमची गा गाडी आहे, मग ते ट्रॅव्हलिंगला लावल्या,
ह हो मग तुम्ही कधी जाता का नाही फिरायला?
आम्ही जातोय की, गेलेलो आता आम्ही परवाच गेलतो गगनबावड्याला गेलतो.
हा. हा.
तिथं धबधबा वगैरे बघायला गगनबावड्याला, खरं आम्ही गेलो आणि त्यात.. आं
बघायला छान आहे म्हटलं तिकडं, आमचं पण प्लॅनिंग चाललंय आता बघुया कधी
हं होय, हे छान आहे, बघायला तिकडंपण. मस्त आहे हं दर्या वगैरे आहेत गग आन छोटे -छोटे धबधबे आहेत, भरपूर आहेत धबधबे छोटे छोटे
हो..., कसाय कामातनं टाइमच मिळत नाय आणि मैत्रीणच्या सोबत म्हंटलं की, सगळ्यांच जमपर्यंत पावसाळा निघून जातोय त्यामुळे आपला आपण कसं जायचं ते, एकटं फिरायला. म्हणता येत नाही कोणी, तर सोबत असल्यावर.
होय ते एकटं एकटं नाहीयच होत. फॅमिली सोबत किंवा फ्रेंडस सोबत ज येत्या
होय. तेवढं येन्जॉय मिळतो ना आण कळतंच नाही
आणि आपल्या कामातन, ह्याच्यातनं, आपल्याला ब्रेक मिळ तोय जरासं चांगलं पण वाटतंय, फ्रेश पण वाटतंय. नाही तेच, तेच, तेच करून कंटाळा येत, होय कंटाळा येतोय.
असं जाऊन मूड फ्रेश होतं ना ज बाहेर गेल.
होय... परत आठवणी राहत्यात नाही त्या, की, आपण इकडं गेलेलो, त्यावेेळेला. अ..
अजून जरा म्हंटलं, फ्रेंड्स सोबत गेल्यावर
होय.
आणि त्यामुळे बघूया आता.
ह हा..
कसं तसं हुतंय
जायचं आता अजून आहे की, पाऊस सुरू आहे आता.
होय आहे की, खरं एक- एकदा मधूनच ऊन पडतयं.
होय, बरोबर.
हम चालतंय, थोड्या वेळानं करते मग
बरं बरं
हां.